हा बोला.
हा, काय करताय?
आ?
काय करताय म्हटलं?
काही नाही ऑफिसच काम करतोय थोडसं. हं.
बाकी काय चाललंय मग? काय नाही आमचं पण ठीक आहे आवडलं आता.
हं, हं, हं.
हम्म, पाऊस पडतोय तिकडे?
थोडा झाला आज दुपारी‌. विशेष नाही अस.
इकडे पण, इकडे तर नाही झालं काहीच, नाहीच्या बरोबरच झालं.
हो का?
हं.
बाकी काय? बाकी काय नाही आता. काल पंढरपूरला गेलो होतो ना.
पंढरपूला गेले होते. कोण, कोण गेले होतं?
काल सगळेच गेलो होतो, आई, पप्पा, दोघी मुली, आम्ही दोघं.
बरं. दरवर्षी जाता का तुम्ही पंढरपूरला?
असं काही नाही दरवर्षी, मागच्या वर्षी काही गेलो नव्हतो.
मागच्या वर्षी फक्त पप्पा वगैरे दोघं जण गेले होते, पण मी ह्या वर्षे होतं. पांडुरंगायचा मला तर आम्हाला बोलवायचं त जाऊन आलो.
बरं.
शक्यतो लोक वारीला जातात आषाढीच्या, पण मग गर्दी होऊन जाते. त्यामुळे म्हटलं आता ऑफ आहे, थोडी गर्दी कमी आहे.
हम्म.
म्हणून मंग गेलो होतो काल. सगळ्याच गेलो होतो. मुलींचं पण चालू होतं, जायचं जाऊया, जाऊया
हं.
गेलो इथून सकाळी चांगली रस्त्याने काय दिंड्या जातच होत्या.
हं.
कुठल्या कुठ दिंड्या बघितल्या मग तुम्ही?
आ असं रँडमली जात होते त्या, त्यामुळे छोट्या, छोट्या गावांचे दिंडे दिसून होते रस्त्याने.
ह, मानाच्या काय मानाच्या काय मोठ्याने त्या नाही लागल्या आम्हाला अस काही छोट्या- छोट्याया होत्या.
कुठून कसे गेले होते तुम्ही मग?
आम्ही इथ लांबाजोगावरून निघालो सकाळी
हम्म.
इथून बार्शी आणि बार्शी वरून पंढरपूर त्या मार्गी गेलो होतो.
बरं.
चार एक तास लागले तरी साडेतीस
हम्म
बर!
झालं मग तुमचं दर्शन?
हा दर्शन काय आता बारीला लाईनीत लागून काय दर्शन होत नव्हतं. मग दर्शनाची लाईन घमोट होती.
हम्.
दर्शनाला सुद्धा चार एक तास लागणार होते, चार पाच तास आणि मेन मेन द लाईनीला जर लागलं असंल ते सात आठ नक्कीच गेले असते, त्यामुळ मग आम्ही फक्त कळसाचं दर्शन घेतलं कारण की मुली इतक्या वेळ थांबल्या नसत्या त्रास झाला असता. त्यामुळं कल दर्शन घेऊनच आलो आम्ही.
हो का
हम्म.
हम्म हम्म हम् हम्.
मग उपास पण धरलाता तुम्ही का नाही तसं नव्हतं.
नाही तसं काही नाही एकादशीलाच उपवास धरतात एखकादशी असते ना तेच उपास धरतात. आता ही त काय एकादशी नव्हती, आता पंचवीस तारखेला मोठी एकादशी पडते. त्या दिवशी उ-उपास धरावा लागतो, त्या दिवशी असतो उपास तसा आमचा त उपवास नेहमीच असतो एकादशीचा, फक्त काल आता काय एकादशी नव्हती त्यामुळे उपास वगैरे काही नव्हतं असं काही न्हवत. जष्ट गेलो, गेल्यानंतर चंद्रभागेत आंघोळीचं महत्त्व असतंय.
अम्.
तिथे अंघोळी केल्यानंतर मग पांडुरंगाच्या दर्शनाला गेलो गेलो गर्दीचा अंदाज घेतला. हा गर्दी नसते, तर घेतलं असतं दर्शन. पण गर्दीचा अंदाज घेऊन कळ दर्शन घेतलं नगर प्रदक्षणा म्हणतात ते मंदिराला प्रदक्षणा मारायला. प्रदक्षिणा मारली आणि आलो मग आम्ही. सध्या तरी आता वारी मुळ तिथं सगळं साफसफाईचे आणि दुरुस्तीचेच कामं चालू आहे. प्रशासनांचे
हम्म.
त्यामुळं. आणि पाणी पण कमी होत पण म्हणत होत्या आता सोडतील बघ दोन तीन दिवसात. हो आता दिंड्या येत चालल्यायेत गर्दी वाढत चाललीये तर ते पाणी पण पूर्ण आणणे किंवा अजून पाणी सोडणार आयत मग. त्या हिशोबाने साफसफाई घाटांनवर साफसफाई चालू होती. आणि ह्यावेळेस त्यांनी, खूप सारी चांगली प्रकारची सुविधा केली. म्हणजे त्यांनी आता त्या पाण्यामध्येच पाणी दूषित होत ना मग त्यासाठीच त्यांनी कायतरीच फिल्टर वगैरे बसवलेलेत जलशुद्धी करणा जेवतय, बसवलेले आहेत, ठिकठिक. पलीस बंदोबस्त आहे, अनौनसमेंट आहे. हम्म. वारीसाठी, मोकळी, जागा, प्रत्येक ठिकाणी सपाटीकरण पेरण्याचं काम चालू आहे.
हम्म.
पण किती केलं तरी भाविक इतके असतात, पांडुरंगाच्या ओडीने आलेले की शेवटी सगळं कमीच पडतं, टॉयलेट्स वगैरेचे पण त्यांनी व्यवस्था केलेली आहे या वेळेस. सगळं काय उपलब्ध करून दिलंय. सरकारने पण त्याचा उपभोग घेणं नाही तेे, व्यवस्थित मार्गे लागण, हे आपलं पण एक काम आहे, करायची कि, लोक नाहीच ठेवत दहा लोकांमधले, पाच लोक तर खराबच करतात. पाच लोक फक्त काळजी घेतात. कि आपल्या मागून येणाऱ्याला सुद्धा याचा वापर करता, यावा याचा फायदा हवा पण बाकी पाच अशे असतात, ना आपलं झाल्या ना जाऊ द्या तिकड आपलं, काम भागलं हे तुटो फुटो दुसऱ्याच्या उपभोगात येऊना, येव असं असत.
हम्म - हम्म.
तिथं प्रशासन काय करणार, लाखोनी भाविक येता आहे. त्यात कोण, कसं काय कसं
बरोबर.
पण भारी परंपरा आहे, आपल्या महाराष्ट्राची, वारीची आम्ही आता बसने गेलो, पाऊस लागला. थोडंच पाय चालो, खूप पण नाही चालो ग तरी असं वाटलं पाय दुखत, आहे, किंवा
तुम्ही बस न गेले होते?
नाही गाडीने गेलो होतो, पण मग कार तर एक्झॅक्ट जात नाही, ना मंदिरापर्यंत थोडंफार पायी चालाच लागतं, ना.
हम्म - हम्म -हम्म.
हम्म. पण आपल्याला काही एवढं म्हणजे, त्रास झाला नाही. किंवा आपण जरी थकलो, पण हे पाई चालणार आहेकड पायला असं वाटत, हे लोक पंधरा दिवसापास चालत आहे, आणि आपण तरी थोडस चाललं तरी थोकत जातो, आणि शेवटी रस्त्याने जे दिसत होत्या, वारीत मध्ये जाणारे सगळे, चाळीशी पन्नाशीच्या पुढचेच होते. असं काही नव्हतं, की तिशी पर्यंतचे लोक कमी होते, हो ते नाही असं नाही पण कमी होते. आणि हे सगळे वयस्कर लोक वारीला, जातय पटपट ते सकाळी उठतात चार ला, चालायला लागतात, ऊन त्यावेळेस ऊन पण पहिल्या -पहिल्या आधी- आधी आत्ता- आत्ता पाऊस पडायला, लागलाय, दोन दिवसापूर्वी काऊन होत. ऊन पण डोक्यावर घेतलं, आता पाऊस पण ते पूर्ण भिजत असतात, तरी चालत असतात. त्यांना, परमेश्वरच त्यां परमेश्वराच्या ओढने त्यांना ती शक्ती मिळत जाते. काही नाही होत त्यांना ते चेहरा बी इतका प्रसन्न असतो, की वाटत नाही हा माणूस इतका चालून आलाय आणि थकलाय. आम्ही जात असताना, एक दिंडी लागली आम्हाला बऱ्यापैकी लोकं होते दोनशे अडीचशे लोकं त्यांचा हरीपाठाचा टाइम झाला असेल, संध्याकाळचा संध्याकाळी अस पण सात ते पाचच्या पाच सातच्या दरम्यान हरिपाठ घेतात ते.
हम्म.
ती लोकं रस्त्यालाच त्यांचा टाइम झाला. त्यांनी काही पाहिलं नाही रस्त्यालाच उभे राहिले एकमेकांकडे तोंड करून. लगेच त्यांचा ते पखवाद बीखवाद चालू करून हरिपाठ सुरू केला त्यांनी. म्हणजे? तिथं ते जागा, लोकेशन, स्वच्छता याच्यात कशाच फंदात पडत नाही. काय कसं आहे, फक्त आपला टाइम झालाय, आपलं नामस्मरण करायचंय ना आपल्या नामस्म पोरांकडे जायचंय, तेवढंच.
हम्.
. आणि शिस्तप्रिय पण असतात म्हणजे वारीमध्ये आता पहिले असेल काही असेल असेल. आता वारींची पण एक एक क्रायटेरिया म्हणजे एक अशी परंपरा ठरलेली जाते किंवा एक अ मी माऊली ठरलेली आहे त्यांची. त्या नियमांनुसार सगळेच चालत जातात. एका लाईनीत जाणे खायला कुणी देणार असेल तर तिथं आता काही असतं काही ठिकाणी तिथं खायला मिळणारे म्हणून सगळे त्याच्यात एकदम गर्दी करतात कुणाला मिळतं कुणाला मिळत नाही बाकीच खाली साडण्यावरी जातं. तर काही ठिकाण तशी पद्धत नाही तिथं तुम्हाला जागेवर आणून दिलं जाईल तुम्ही लाईनीत बसा. व्यवस्थित पाहिजे तेवढं खा. उष्ट् पाडू नका अशा प्रकारे. पण सगळकडं आता केलं गेलेलं आहे नाही लोक पण त्याचा हो का? ते फॉलो म्हणजे ते करतात बर रोज त्यांचे फॉलो करतात. चालतानी पण एका लाईनीतच चालतात ते. कोण कुठं कोण कुठं असं चालत नाही. णि ज्या मानाच्या मोठ्या मोठ्या दिंड्या असत त्यांचं तर अ ठरलेलं जसं सगळं व्यवस्थित नीटनेटके टापटीप. टाइम टू टाइम सगळं ठरत त्यांचं.
बरोबर.
हम.
एक त्याच्यामुळेच आपल्या संस्कृतीमध्ये ज्या पण गोष्टी आहेत ना, त्या सगळ्या गोष्टी त्या आपल्याला ह्याच गोष्टी शिकवतात की आपण नीटनेटक कसं असावं. आपलं टाइम मॅनेजमेंट कस असाव? आपलं डेडिकेशन कसं असावं एखाद्या कामाप्रती ह्या गोष्टी शिकवण्यासाठीच कुठलीच कुठलाही संस्कृती असते, कुठलाही सण असतो पण लोक काय करतात फक्त धार्मिक स्वरूप देतात. पण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जेवढे पण सण आहे जेवढे पण वेगळं एक महत्त्व आहे ज तुम्ही म्हटले की
हॅलो
त्याला लागले हे आपल्याला काय शिकवत ना की आपण आपल्या कुठलंही कुठलेही काम असेल मग ते आपलं ऑफिशियल काम असेल किंवा आपलं
याच काम असेल त्याच्यामध्ये आपण डेडिकेशन आपलं तेवढं पाहिजे की इन्वॉल्मेंट तेवढं पाहिजे. कि मी त्याला आपण इंटिग्रिटी म्हणू शकतो. टेनी सिटी म्हणू शकतो. कि त्या इंटिग्रेशन न ते काम केलं पाहिजे पाऊस पडू दे जागा असू दे नसू दे. आपण आपलं ते नाव णाच जे काम आहे ते कंटिन्यू केलं पाहिजे त्यात कुठे ब्रेक नाही दिला पाहिजे. सगळ्या गोष्टी म्हणजे काय याला आपण टॉप आ मॅनेजमेंट मध्ये या गोष्टींनाच आपण हेच म्हणतो ना-
पेनीसिटी त्याच्यानंतर दृढता पाहिजे. निष्ठता पाहिजे इंटिग्रिटी पाहिजे सगळ्या गोष्टींचे उदाहरण आहेत ते. ह ना चांगले छान आम्हाला पण पांडुरंगाना बोलवा कधी आम्ही पण जाऊ
हम् जाऊ न
हो
अच्छा हो ठेवा हो ठेवा.
ओके ओके बाय.
शुभ